हॅलो येतोय माझ्या आवाज नीट. बोल कुठल्या विषयावर.
आपण बोलणार होतो महागाईवरती.
हो, खूपं सुरुवात जूनमध्ये होते खरं तरं महागाईवर. कारण की मुलांच्या फिया खूप वाढल्या आहेत. आणि पेट्रोलचे भाव वाढले तर त्यामुळे, त्यांचे जाणी येण्याचे जे रिक्षाचे असतात किंवा जे ट्रॅव्हलिंग असतं शाळे- मुलांच त्याच पण. भाव वाढले त्याचे पण पैसे आता जास्त घेतात.
हो एकंदरीत सगळं घराचं बजेटच कोलमडतं जून मध्ये ते फक्त महागई. तर आहेच पण ते एक्स्ट्रा खर्च होतात त्याच्यामुळे पण होतात. आणि महागाई कमी होईल असं काही वाटत नाहीये त्यामुळे महागाई सोबतच जगलं पाहिजे आपल्याला.
पण महागाईमुळे पगार वाढ होत नाहीये म्हणजे जसे बाकी ठिका- रेट वाढले जातात की महागाई आहे पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव, वाढलेत त्यामुळे आम्हाला ह ह्या किंमती वाढून हव्यात किंवा आम्ही, त्यामुळे महाग देतो हॉटेल मधलं खाणं असू दे अजून बाकीच्या गोष्टी असू दे. गॅस नाही त्यामुळे ताण येतोय मग किमतीमध्ये वाढ तसं. अ पगार ज्या लोकांना मिळतो त्यांना तसं नाही कर- बाहेर सगळीकडे महागाई वाढली आहे आणि आता आम्हांला पैसे द्यायचेत. जास्तीचे तर आम्हाला पागार वाढवून द्या.
पगार वाढतो, तो पण तो त्याचं प्रमाण महागईच्या तुलनेत अत्यंत कमी असतं म्हणजे साधारण सात ते दहा टक्क्याच्या. दरम्यान पगार वाढतो. सरासरी सात टक्के वाढतो पण सात टक्के म्हणजे हे खूप नाही आहे ना. त्याच्यामुळे आणि महागाई च्या तुलनेने वाढते तर त्याच त्याचं- प्रमाण हे दरवर्षी मध्ये साधारणं बारा ते पंधरा टक्क्याच्या पुढेच असेल. माझ्या माहितीनुसार.
नाही म्हणजे तो पगार वाढणं तर त्याला त्या पगाराच - वाढण किती गृहीत धरायचं हा प्रश्नच आहे की त्या पगार आपला वाढेल आणि आपण - काय वेगळ करू शकू किंवा हे होऊ शकत असं नाही पण बाहेरच्या परिस्थितीत. काही लोक हे तीन तीन चार चार महिन्याला त्यांचे रेट. बदलू शकतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने असेल किंवा ओला ड्रायव्हर असेल ते शंभर रुपये. ्रा घेऊ शकतात करू शकत तस पगार असलेल्या व्यक्तीला म्हणजे बाकीचे जे सरकारी ह्याच्यात आहेत त्या लोक महागाई भत्ता घेतात विशेष करून पण जे नोकरदार आहे जे खाजगी कंपन्यात काम करतात खजगी परिथिती काम कर त्यांना तर सामाजिक व्यवस्थेत ह्याच राहायचे जिथे महागाई वाढते पण त्यांचे खूप हाल आहेत कारण की त्यांचा सात टक्के वाढणारा पगार हा कुठे ग गृहीतच नाही धरला जाऊ शकत आणि ती महागाई
त्या ऑफिसच्या लोकांच काम पण दहा ते सहा साधारण अकरा ते सात या वेळेमध्ये असतात त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा कुठलं कामही करता येत नाही, की एक्स्ट्रा इन्कम चालू करा म्हणून मुळात ही जी महागाई आली आहे ना! ह्याला सगळे जागतिक स्तरावरची युद्ध, होमरची ती, खाडी बंद, गैसची टंचाई हे सगळे त्याला अँगल आहेत यावर्षी पाऊस. पण उशिरा येतोय आणि तो या वर्ष पूर्ण हे नाहीये म्हणजे अ शंभर टक्के पडण्याची पण हमी नाहीये त्याच्यामुळे या महागाईमध्ये अजून वाढ होणार आहे. सरकार कर पण त्या फ तोड्या वाटय मला तरी पण महागाई खूप सोबत आपण जगायला शिकल पाहिजे आणि महागाईवरती आपण इतर मार्ग अवलंबले पाहिजेत. जसं की आपण नियोजन करून ठरवू शकतो की ह्या महिन्यामध्ये आपल्याला मुलांच्या फियामुळे खर्च झालाय जास्त व्या पुस्तकमुळे झालाय तर पुढच्या महिन्यात तो नसणार आहे मग ते जे पै बचत होते तर आपण थो बत करूया म्हणजे मगाई सोबत एक तुम्ही दहा टक्के. क किमान पाच टक्के तरी बचत दर महिन्याला केली पाहिजे की जेणेकरून आर्थिक ताण हा, आपल्यावरती येणार नाहीये आणि त्यासाठी अक्षर आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची वाटते आहे मला
बचत म्हणजे बचत. माझ्या, म्हणजे बचतची व्याख्या अशी असते की तुमचे जे काही रेग्युलर खर्च आहेत म्हणजे मी अ लाईफस्टाईल वगैरे नाही म्हणतहे. पण जे रेग्युलर खर्च आहेत, ते जाऊन जेव्हा पैसे उरतात. तेव्हा ती बचत होते. पण तुम्ही स्वतःच्या सगळ्या गोष्टींवर ताण आणता.
तुटीच इकॉनॉमिक् चालय कारण की जर पगार वीस हजार असेल तर खर्च सत्तावीस अठ्ठावीस हजार, म्हजे वरचे सात आठ हजार रुपये कुठं आणायच आणि बचत कुठन कयं असं तुमचं म्हणणं आहे ना? तर ह्याच्यामध्ये एक् एक्स्ट्रा इन्कम चा मार्ग आपल्या नोकरदार वर्गा जवळपास बंदच असतो, पण तरी देखील आपण काय करु शकतो छोट्या मोठ्या गोष्टी ज्यातन आपण तूट क करू शकतो म्हणजे मा तुमचे जर सात हजार जास्त होत आहेत माझ्या घरामध्ये मी एकटा इन्कम करणार आहे माझी ती स्वयंपाक फक्त घर काम करते, तर मग तिने काहीत चार पाच हजार काम केला माझा भाऊ चार पाच हजारच काम केलं चार पाच हजारच मोठ्या रक्कम नाहीे पण त्यांनी ते घराला थोडीशी मदत होईल अस मला वाटत.
हो आता बोलताना फक्त घरकाम करते, जर अ आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर ज्या बायका घरात आहेत आणि आणि सध्या त्यांना होम मेकर म्हटलं जात ह्या बायकांचा जर पगार काढायला गेल. किंवा पगाराचा विचार करायला गेलं तर त्यांना तस तीस हजार मानसिक भत्ता द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे काही सगळं घरातलं काम आहे, हो सरकारनी हे कॅल्कुलेट केलेलं आहे.
नाही बापरे!
स्त्री घरात काम करते तिचा मानसिक भत्ता एवढा म्हणजे ते कमावल्यासारख म्हणजे ते फक्त नाहीये.
अगदी अगदी अगदी मान्य आहे मात्र तूटीच्या अर्थसंकल्पाचा विचार करत असाल तर ते तीस हजारच ते श्रम आहे. तो काय थेट येणारा पैसा नाही, की तीस हजार घरात काम करते म्हणून आपण तिला तीस हजार रुपये देणार. आहोत तिच्या विषयी ती पूर्ण आदर राखूनच मी ह्या गोष्टी बोलतोय की हो ती घरात काम करते त्याचे कष् ट आहे त्याच हे आहे पण मी काय म्हटलं की तिनी तीस हजार नाही बाहेरचे कमवायचे तिने पाच ते दहा हजार रुपये कमवायचे आ आहे त्यामुळे तिला पूर्णळ देण्याची पण गरज नाही इथ तीच शारीरीक श्रम जातयच मानसिक दबाव पण आहे पण हे करत असल्यानंतर घरामध्ये आर्थिक तुटीज तयार होत असेल तर त्या तुटीमध्ये तिचाही हातभार लागणं गरजेचं आहे कारण की जर समजा नवऱ्याचा पगार वाढतच नाहीये आणि तो समजा तो वाढताना सात टक्क्याने वाढतोय त्याच्यामध्ये होत नाहीये तर मग ते दुस रा उपाय असा आहे की नवऱ्यानी दोन जॉब करायचे आणि आताच्या परिस्थितीमधे मला वाटतं ते दोन जॉब करं एवढं सोप नाहीये कारण की मग तो मानसिक ताण आरोग्यावरती ताण बाकीच्या पण गोष्टी येऊ शकतात एक तर त्यानी फार मोठा स्विच मारणं फार मोठ जॉब घेऊन दुसऱ्या कंनीत जाणं जिथं फार मोठं हे लागतय त्याच्यामाग पण विशिष्ट फॅक्टर असतात. व महागाईवरती जर असं करता प्रत्येक वेळी तो जॉबच जम्प नाही करू शकत ना. आणि मग घरामध्ये जे इतर सदस्य आहेत जे त्यांच श्रमाच मूल्य तीसजार रु रुपये आहे म ते श्रमाच मूल्य हे कसं अ सायलेंट आहे ते काम करते ते मूल्य बाहेर पकडल तर तीस हजार रुपये होतायत ते रोखीच्या स्वरूपात मिळतायेत का आपल्याला किंवा तिला. तर नाही मिळत आहेत ना तर त्याचा तो काही कुटुंबाच्या आर्थिक ह्याच्यामुळे तसं काय तो तेवढा फायदा होत नाहीये पण ते काम करतात हे तर मान्य करावंच लागेल आप आपल्याला त्यांचे कष्ट जातात हे मान्य करावच लागतात पण एकंदरीत आपण महागाईच्या आणि एकंदरीत त्या परिप्रेक्षामध्ये पाहतोय तर मला असं वाटतं की हे खूपच कठीण आहे की याच्यावरती बोलणं कि मग ते तीस हजारचं काम करते तर मग ती आर्थिक सहाय्य नाही करणार का घरा
अस नाहीेये असं कुठे सु सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलय की ती घरात काम करते तर ती बाहेर काही काम करून केलं नाही तरी चालणारे किंवा हे ते ती प्रत्येक स्त्रीची गरज गरज आहे ती त्या पद्धत तिनी विचार करू शकते पण जेव्हा ती फक्त घरात काम करते फक् त ह्या शब्दाचा आक्षेप आहे.
हे फक्त फक्त म्हणण्याच प्रयोजन अस होतं की ती सध्या दुसरा जॉब करत नाहीये. म्हणजे त्यातला काही कमी लेखण्याचा किंवा ह्याचा तो प्रश्नच नव्हता तो तो असा होत ता की अरे फक्त घरात काम करते म्हणजे दुसरं काम करू शकते अ फक् त घरातलं काम हो फक्त आणि फक्त फक्त या शब्द त्याचा जर तुम्ही नीट अर्थ समजून घेतला तर त्याच्या मागच्या ज्या भावना होत्या त्या असे होत्या की हे करून दुसरं करू शकते हे करून तिसरं करू शकते हे करून चौथं दुसरं काहीतरी काम करू शकते. कारण की आर्थिक नियोजनाच्या ह्याच्यामध्ये अ सपोर्ट मिळणं फार गरजेचं असतं. तो सपोर्ट नाही मिळला तर तुम्ही महागाईवरती पण काही करू शकत नाही आणि तुमच्या इन्कमपेक्षा खर्चाचा ओघ हा जास्त ला होणार आहे आणि तो तुटीचा अर्थसंकल्प घराचा तयार होणार आहे. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये मग मानसिक ताण येणं बाकीची संकट तयार होणं बाकीच्या गोष्टी तयार होण हे सगळ यातन तयार होणार आहे त्याच्यावरती आपण काय उपाय काढूच शकत नाही.
हो खरंए ऍक्चुली ते तर होलाच पाहिजे पण सध्या मार्केटमध् ध्ये वा एकंदरीत अ बाहेच्या परिस्थितीमध्ये जॉब मिळणं हे पण खूप अवघड झालंय म्हणजे आताच माझा एक मित्र चांगला जॉब करत होता, त्याला छान पगार होता, त्यानी त्र्याऐंशी लाखाचा घर घर घेतलं टू बी एच के आणि त्याचा एका रात्री मध्ये कंपनी बंद झाली आणि त्यांनी ऐंशी लोकांना काढलं परत इकडे पण अजून एका ठिकाणी असं झालं, आयटी सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी पण ती एका रात्रीत त्यांनी त्यांच काम बंद केलं आणि एकशेवीस लोकांना. काढलं म्हणजे ह्या महागाईच कारण कोविडच्या वेळला लोकं देत होती की, कोविडमुळे कसा ताण येतो अर्थिक आणि हे ते, तसंच आता लोक महागाईच ताण येतोय, हे होतय, ते होतय म्हणून लोक काड्या लागलीत, कंपन्या बंद होताय आणि जर तुम्ही बघितलं. की एका एका साध्या पोस्टसाठी, म्हणजे खूप साध्या पोस्ट साठी, खूप लोक अप्लाय करताय, म्हणजे हे फक्त आपण पोलीस भरती वगैरे याच्यामध्ये बघतो. पण लिंक्डइन वगैरे वर गेली तर तुम्हाला कळेल की दोन दोन शे किंवा चारशे फॉर्म, एका छोट्याश्या पोस्टसाठी अप्लाय करतात लोक आणि मग त्यातनं ते कॉम्पिटिशन. मग त्यातन त्यांचे पगार कसे कमी मितील? कोण पगार कमी घेईल. पण स्किल जास्त देईल हे सगळं एक चक्र सुरू ए.
खरय अगदी मान्य आहे, मला आहे तुमचं. तर ह्या नोटवरती आपण थांबूया का?
चालेल आपला विषय चांगला चर्चा झाली या विषयाची. आपण करू कंटिन्यू हा विषय नंतर.
ओके, धन्यवाद.